हॅलो नमस्कार ताई हा कशा आहात येतोय आवाज
समर्थ कृपा आहे.
हा मी पण मजेत
नमस् नमस्कार ताई
हा नमस्कार काय चाललंय?
नाही नाही बस सकाळची रुटीन
अच्छा हा हा ह बरं बर आज रविवार आहे थोडं निवांत असेल.
ह नाही आपलंच रुटीन मध्ये चालूत असतं निवांत बी राहिले आहे आपल्याला काही नाही
बर बर
नेहमीच असते सवय वगैरे उठणे वगैरे चे वेळ झाला तर टाईम टाईम होऊन जातो मग असं माझं आपण ये ना आपण आज आपल्या शरीराच्या विषयावर बोलूया.
चालेल. चालेल ठीक आहे खूप महत्त्वाचा विषय आहे.
हम आपल्या श शरीर आहे ना ताई हे हॅलो
हा बोला.
पंचमहाभूतांचं बनलेलं आहे.
हा.
ते ते जल, पाणी, आग, तेज, वायू
हा.
या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपलं शरीर
हा.
पण जेव्हा आपण जेवण वगैरे करतो ते पचनक्रिया बी होते. हम् हम पचन क्रिया बी होते आपल्या आणि परत असं काहीच कोणता दवाखाना नाही बघ असं कि त्याच रक्तबंत अस जेवण केल्यानंतरच.
त
आपल्या शरीरामधूनच आपण जेवण करतो भाजी पोळी खाल्ले असेल काही पण तर त्याच्याने रक्त आपलं बंत बो त्याच्याने
हा
परत आपण पौष्टिक आहार जर घेतलं काही पण असे लाडू घी चांगले ब याचे बेसन बेसन चांगल्या घ्यायचे लाडू वगैरे आणि त्याच्यामुळे आपलं हे रक्त तर बी सुळसुळीत असतं आणि शुगर बी पी ॲटॅक वगैरे हे येण्याचे लक्ष ना हॅलो
हा बोला
हे येण्याच्या लक्षण आपल्या हे आपण व्यवस्थित वेळेवरती जेवण नाही करत ब टाइम टाइम टाईम आपण व्यवस्थित खात नाही त्याच्यामुळे हे आपल्याला शुगर बीपी बर अटॅक आलं असं होऊ नाहीय पण त्याचे शरीराच आपलं मशीन असतंय.
बरोबर
चाल चालत त्या हिशोबा नाही चालवायसो बरोबर
हम्म
हां
आपण जस मशीनची काळजी घेत
हो हो ऑइल ऑइल तेल ऑइल तेल सारखी पाणी दिलं तस आपण मशीनला घेऊन ते स पाणी दिलं त्या हिशोबाने होतं ते
हम्म आता बघा मशीन तरी कृत्रिम आहे पण शरीर हे सजीव आहे. त्यामुळे त्या वेळोवेळी काळजी घ्यायला पाहिजे.
हम्म
खाणं पिणं त्याच्याबरोबर व्यायाम हे पण व्यवस्थित जर निगा राखली शरीराची तर ते तरच साथ देईल पण त्याचा आपण हेळसांड केली तर शरीर पण साथ देत नाही.
हम्म आणि त्याची किंमत केव्हा कळते आपल्याला जर डोळा एखाद्या वेळेस आपला तर काही लागलं वगैरे हाताला लागलं पायाला लागल आपण दवाखान्यात जातो.
हम्म हा
तर मग तेव्हा आपली त्याची किंमत कळते डॉक्टर सांगतात ना इतके पैसे लागतील. तरच तुमचं हे व्यवस्थित होईल बुवा आणि ते बी सक्सेसफुल होणार आणि असं मी गॅरंटी देत नाही. नंतर देवाच्या हातात असं सांगतो अजुन
बरोबर
काहीतरी आपल्याला लागलं वगैरे अस च तर मग आपण या देहाची काळजी एवढं भगवंताने एवढा सुंदर देह दिलेलं असतं आपल्याला. तर आपण त्याला तसं जपायला पाहिजेल व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्याला असं.
हम्म बरोबर आहे.
त्याची किंमत आपल्याला दवाखान्यात जातो ना तेव्हा कळते. अरे मी असं करायला नाही पाहिल होत मी व्यवस्थित करायला पाहिेलं होत आणि आपण म्हणतो कि आता जेव्हा गरिबीचे दिवस होते तेव्हा मी थोडस चटणी भाकर का असे ना खाऊन घ्यायची.
हम्म
परत अजून भुकी पण उपास रायला त्या दिवशी जास्त फराळ पण नाही करायचं. एक हा आपला ग्रामीण भागात असा भाग गोष्ट तर मग पैसे नसले त्याच्यामुळे आपण काम आपल्याला सुटत नाही. काम तर करायच असत योग्य वेळी आणि मग नंतर आपण जोपर्यंत प्रतिकार शक्ती असते तोपर्यंत आपण करू शकतो. तोपर्यंत उपास काही आपण त्याच्यावर धकू शकतो थोडस याच्यात- सगळं भागू शकतो गरजा आपल्याला! या भाज्या वगैरे - असल्या महागाकल्या फळ असले. आपण त्याच्यावर भागू शकतो. नंतर मग आपले थोडे थोडे दिवस पलटत जातात. या गरीबी असले गरीब- थोड थोडे हळूहळू मुलगा अ - समय लागतो. कुठे माणूस थोडस! त त्याच्या प्रगतीवर पोहोचतो आपण थोडू हळूहळू पोहोचतो मग नंतर म्हणतात कि देवाने आता चांगले दिवस आले तर देव असं करतो. एक हा विष जन्र हे असे! तर मग आत देवाला देव उप - उपदेश देऊन काहीच उपयोग नाही ना.
हम्म हम्म हम्म
तर देव भगवंत उलट त्याने उत्ककस सुंदर देह दिलेल असत आपल्याला.
हम्म
आणि आपण त्याला ठेव शकत नाही परिस्थितीनुसार आपण त्याच्याशी काम करून घेतो त्याला हे करून घेतो नंतर! त्या देहाची आपल्याला - किंमत कळ ते -
हो ना अगदी बरोबर आहे.
हम्म
म्हणजे आपण पण आपल्या शरीराची काळजी जे! घेतलीच पाहिजे. हम्म ते आपले जे अवयव आहेत डोळे सगळे जे शारीरिक अवयव खूप -
हो हो आणि परत पाणी तर तीन चार - चार लिटर तर दिवसामधून प्यायलाच पाहिजे ना आपण.
हो
जस आपल्या शरीरामध्ये जर खान पेन फळ वगैरे थंड आईस्क्रीम वगैरे खाल्लं तर तस! चेहरा पण असं टवटवीत दिसतो. अस जस झाडाला- आपण पाणी टाकतो तसं झाड कसं एकदम टवटवीत दिसत छान दिसतं
बरोबर
त्या हिशोबाने आपले शरीर पण एक हेच आहे बा झाडच आहे.
हम्म त्याला तुम्ही खत पाणी घात. तर कस फळ चांगले येतात झाडाला त्याच प्रमाणे शरीराला - पण योग्य ते आहार दिला व्यायाम तुम्ही केला तर शरीर पण चांगलं राहील
तर आधी आवश्यक आहे गरज शरीराला म्हणजे आपल्या जर एखाद वेळेस जर दुखायला लागलं ना तर डॉक्टर सांगतात कि तुमचे सांधे दुखताय पाठ दुखते तुम्हाला वाकण्याचा त्रास होतो तुम्ही व्यायाम करा तुमचा एक डाव्या कळाचा हात दुख तुम्ही हात वरती हलवा तर आपण त्या पद्धतने डॉक्टर सांगतो त्या पद्धतने आपण घरी येऊन तस करत बसतो करत बसतो म नंतर हळूहळू आपल्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन या नर्स दाबलेली असते ती म्हणे व्यायाम केल्यानंतर छान वाटत अन जर नेहमी जर रुटीनमध्ये जर डॉक्टरने सांगले त्याप्रमाणे आपण तर करतोच पण नंतर पहिल्यापासून जर केलं तर आपले हे गेलेले जर शंभर वर्ष असतं ना त्याच्यामुळे आपण तरुण पण दिसतो व्यायाम केल्यानंतर
हो ते तर आहेच
हा पण कसंय आहे कंटाळा अंं जाऊ दे काय करते असा कंटाळा जास्त करतो आपण
हम्म हम्म आपण योग्य ते दिलं
हम हो शरी शरीराला आणि मेन मुद्दा तर हा ए जर एखादी्या वेळेस चांगलं जेवण बनवलं पदार्थ
हम्
हॅलो
हा बोला हा
जेवण जर चांगलं बनवलं आपण तर मग आपण म्हणतो की, आज मस्त भाजी बनलेली आहे आज आंब्याचा रस पुूरणाची पोळी आज त मी फुल पोट भरून जेवण करणार जास्त खाणार पाणी असलं थंड आज आईस्क्रीम आलाय तर खूप पण असं नाय जेवढं लागलं तेवढंच खाल्ल तर मग ते फिल्टर बी व्हायला चांगलं असतं शरीराला खाल्ला मंग वासज उलटी मग संडासी असं ऊब ना ऊब उबास नको अस तो काही त्रास आपणच शरीराला आपणच घेऊ घेऊ घेऊन घेतो बुवा असं
हो जेवताना ती पण काळजी घ्यायला पाहिजे की विरुद्धांना एकत्र खाऊ नये जे आयुर्वेदेत सांगितलेलं आहे
ह्म्म हम्म
शरीरावर वि विपरीत परिणामच होतात
हो ना आणि आपलं हे शेता कडचं राहतं ना भाजी वगैरे अशे ह्म्म बाजरीची भाकर धान्य गहू गहूच्या पोळ्या बाजरी जिवारी परत अजून शेतावरच्या भाज्या आहे वांग गे गवार जे शेत ताकडचे लोक विकतात ना, तर त्यांच्याकडूनच घ्यायला हवी आप पंत
बरोबर
आपण काय करतो मार्केटमध्ये जातो चला मला गहू निवडायंच टे चेन्नई
हो
तिथं चांगलं भा तिथं थोडे दोन पैसे गेले तर चालेल पण मला ते आयते गहू मिळतील असं आपण शहराच्या भागाने विचार करतो पण ते शेत करी लोकांकडून घेतलेलं असत ना ते त्यांनी उगवलेलं असतं
त्याला व्यवस्थित खत पाणी होहरा वगैरे दिलेला असतं आणि तेच अन्न आपल्याला शरीरासाठी अति पोषक चांगलं असतं
हो हो मी तर शेतकऱ्यांकडनच मला आवडतं धान्य वगैरे घ्यायला
हा असं आपण काय करतो दुसऱ्या जास्त दोन पैसे देतो. पण शेतकरीला दोन पैसे द्यायला थोड.
हो.
आपण पण बिचारायच त्याचा बी तो बी खुश मेहनत करतो म्हणून तो बी जाऊ दे बा देऊन दे एखाद वेळेस असं देऊन देतो. बर चालेल ताई धन्यवाद, तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं.